आवाज येतोय? हो येतोय येतोय, काय म्हणताय?
हम, काय सहज बसलो होतो, म्हणलं चला फोन करूया, हा काय?
हा. हा. हा. पाऊस वगैरे आहे तिकडं?
पाऊस नाही, काल जरा झाला रात्री थोडासा, सकाळी वातावरण ऊण पाऊस नाही काही नाही.
हा. हा. इकडं नाही काय, होता आज थोडासा पण असं जास्त नाही नॉर्मल एकदम पडला.
हा. का. नाही इकडं काय, वातावरण आहे पावसाचं पण का पाऊस काल रात्री पडला का थोडासा? बाकी नाही, पाऊस बिस काय नई गरम होतय इकडे वातावरण ह
हम् हम्.
काय झालं?
काय नाही, पोरांचं काय चालू आहे ट्युशनच जायचं नाट चालू आहे नाही म्हणतो जायचं, मागे लागले चल म्हणून
हम्म.
आता दोन तीन दिवस झाले शाळा चालू नाही झाली, तोपर्यंत त्यांची नाटके स्कूलची शाळेची चालू झाल्यात हम्म, एक गेलाय लहाणा स्कूल मध्ये दुपारी तो आता येईल सहा साडेसहापर्यंत घरी, मोठा आलाय ट्युशन जायचं नाही, चालूये आहे, बसलाय मग अभ्यासाला त्याच घेऊन हम्म् बाकी
पाऊस चालू आहे का बंद झालं जेवण झालं आत्ता जस्ट झालंय
लेट झाला आज
हम्म थोडं काम चालू होतं लॅपटॉप वर मग
हम्म हम्
जेवण केलं म्हण फोन करू
बाकी काय म्हणतात
काय नाही बसलो होत होता आता थोड्या वेळाने आवारायचं का पोटाचा जरा तक्रार चालू थोड्या जण जाऊन येतो म्हणताो ना डॉक्टर हम
वातावरण खराब आहे ना मध्येच काय वातावरण ह
आमच्याकडे इकडे पाऊस नाही पडला तर तिकड खाली कोयणीच्या तिकडे पाऊस पडला की तिकडचं पाणी येत नाही असईडला मग तिकडे पाणी आलं असेल काय पाऊस सगळीकडेच बोंबाबोंब पाण्याची
हा हा पाण्याचे सगळीकडेच आता पाऊस आज आलाय आता इथून पुढं चालू झालं का टेन्शन नाही राहणार
पाऊस पाऊस चालू झाला कि मच्छर चालू झा मच्छर चालू झाले की डेंगू मलेरिया चालू झालं सगळा हळूहळू चालूच डॉक्टर लोकांचे दुकान चालु होते
हो साधे सर्दी खोकला मुलांना झालं तरी एक दोन हजार रुपये लातात का समत नाही डॉक्टरांची ही चार पाचशे मेडिसिन हजार एक रुपयाची देतात ती
हम्म
भरपूर घिऊन घेत जात त्यांचे
इकडे तर नंबर लावला तर दोन तासनंबर येते डॉक्टर आहेत गर्दी जाईल तर एनी टाइम जा गर्दीच असते एन टाइम जा गर्दी असते कधी रिकामे बसलेला दिसत नाही डॉक्टर लोक
नाही त्यांच व्यवस्थितच आहे ना डॉक्टर लोकांच तर हम्म साध काही झालं तरी म्हणजे आजकालच्या याच्यामध्ये अ छोटा दुःख आजार पण खूप मोठा याच्यावर जातं त्यामुळे ते लक्ष लागत दवाख नाही जाऊन टेस्ट करून घेतलं का टेन्शन नाही राहत
हा ना
म आता आमच्याच इथनका एक जण होत त्यांची मुलगी होती तिला मध्येच ज ना उलट्या वगैरे झाल्या तर ताप आला एक दिवस
होम
तिचे टेस्ट वगैरे केल्या त्याच्यामध्ये इतर पांढरीकावीळ निघाली आणि हो काहीच नाही त्रास नाही कधी काही नाही फक्त नाही का एक दिवस तापाला दुपारानंतर थोडासा मग म्हणून लोकल डॉक्टर इथे शेजारीचे आहे फॅमिली डॉक्टर त्यांच्याकडे घेऊन गेले घेऊन गेल्यानंतर मग त्यांनी म्ह तापाच्या आधी गोळ्या दिल्या मग घरी आल्यानंतर गोळ्या वगैरे घेतल्या थोड ताप वगैरे कमी झाला सकाळी उठल्या त्याच्यानंतर तर परत विकनेसणा वगैरे जाणवला म्हणून मग परत डॉक्टरांक गेल्यानंतर मग त्यांनी सलाई लावली सलाईन लावली हा ते म्हणे विकनेस पण य तापामुळ होत म्हणे मग सलाईन घ्या मग सकाळी सलाईन घेतली पर संध्याकाळी सलाईन घेतली पण घरी आल्यानंतर परत जो आहे तो त्रास होताच परत डॉक्टरांकडे सकाळी गेल्यावर ते म्हणे आपण एक काम करू आता सलाईन नाई आपण आता टेस्ट करू म्हणे मग पोट दुखत होतं म्हणून सोनोग्राफी पण करा म्हणे आणि ब्लडच्या टेस्ट पण करा मग सोनोग्राफी केली तर ते समजलं की लिवरला सूज आली.
अरे बापरे
हा लिवरलाला सूज आली परत बाकीचे ब्लडचे रिपोर्ट वगैरे ते आल्या ना जी लिव्हरची टेस्ट असते त्याच्यामध्ये एस जी ओ टी आणि एस पि ओ टी असत ना ते हा हा हा हा. ते ते वाढलेलं ते नॉर्मल रेंज आपले किती वीस पर्यंत लागत ते. अ ते डायरेक्ट पंधराशेच्या आसपास खूप हो. खूपच पधराशे म्हणजे खूप झाले म त्या डॉ डाॅक्टरांकडे गेल्यावरती डॉक्टर म्हणे तुम्ही दुसरीकडे चांगल्या दवाखान्यात लक्ष लगेच घेऊन जा म्हणे जास्त वेळ काय करू नका काय नका लक्ष लगत जा म्हणे मग तिथे नाही का दुसरीकड मोठ्या डॉक्टरांकडे घेऊन गेल हॉस्पिटलला म तिथं इमर्जनसिध्ये नेल्यानंतर त्यागी बघितल अडमिट करून घेतलं म ते रिस्क घ्यायला नको ना काय नको शेवटी
नाही नाही नाही लिव्हरला सूज लवकर आली तर लवकर कमी होत नाही त कारण ते का फंक्शन सगळे चालुच असतात ना ब्लड प्युरिफिकेशन बा गोष्टी कंटिन्य चालूच असात आणि हळूहळू ते ते कसं पांढरे कावीळच अस एकदा वाढत गेले की लवकर कंट्रोल होत नाही.
पण तिला लवकर समजलीत ती लगेच समजली पण नाही ना एका दिवसात हे हुन गेलं ना म्हणजे एकाच दिवसाच गॅप गेल्या आणि लगेच दुसऱ्या दिवशी टेस्ट तर केल्या होत्या पण मग त्याच्यात लगेच एवढं समजलं.
ते एका दिवसात म डायरेक्ट शंभर दोनशे नाही चारशे पाचशे वाढतात त्याच्यात प्रॉब्लेम काय असतो की लिव्ह जे म्हणजे मेन हे ते इनफेक्टेड झाल असल ना तर त्याची एफियनस डाऊन होते एफियनस डाऊन झाली कि हा फटाफट आणि पांढऱ्या कावीळमध्ये फटाफट वाढत ते चार साडेचार हजारच्या वरती गेलं ना जी पी टी एस जी ओ टी तर संपलं खेळात संपला. मग तिथे काहीच करू शकत नाही डॉ रिकव्ही व्हायला चान्स फार कमी राहतो त्या त्या केसमध्ये
हो म डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांनी लगेचला नाडमिट वरून घेत आणि म मेडिसन वगरे चाल के पांढरगाव जे काय असतात ते नाही का पण मग तरी रिकवर होईल आणि का आठ ते दहा दिवस लागले म्हणजे हॉस्पिटलमध्येध्ये घरी आल्यानंतर तरी विकनेस पण वगैरे ते दुखणं
ते कमीत कमी एक महिना जातोच एक दीड महिना जातो रिकववर व्हायला पूर्ण नॉर्मल व्हायला पेशंट कमीत कमी दीड महिना लागतो
होड डॉक्टर दि मड घेतल्या टेस्ट वगैरे केलं सगळं सगळं केलं पण मग कसं आहे अ ते घरामध्ये लक्षात आलं नसतं ते दवाखान्यात प्रॉपर्ट झा म्हणून
गोष्टी लक्षातचेत सिमताम्स काही समत नाही ते बाकी नॉर्मल का वेळच कस असतं तेे हात पाय पिवले ता डोळे पिवळे होतात ते होत ते होत खोकला ये त हे याला काही समजत नाही.
हम्म.
जीवन जात नाही उलट्या होतात आणि पोटं दुखतं बस.
हो नाही ना हो काहीच समजलंच नाही काय नाही मगच पण ते लवकर नेलं स्या गोष्टी प्रॉपर ट्रीटमेंट झाली म्हणून एकरीत सगळ व्यवस्थित ते नाहीतर कसं मग खूप रिस्क होत.
होय.
मग आजकालचा दवाखाना पण साधा राहिलेला नाही कुठलं काय कुठं निघल काहीच सांगता येत नाही काही नाही साधा ताप होता आणि बस याच्या व्यतिरिक्त थोडंफ पोट दुःख यच एवढंच होतं एक दिवस त्याच्यात तेवढा हा वाढवा
क आहे ते एक दवाखाने ड काम आजकाल आजारच अे आहेत कि प्रिकॉशन घेतण्याशिवाय पर्याय नाही थोडं काय असलं गलं की दवाखान्यात दाखवून द्यायचं म्हणजे डोक्याला ताण नही
बरोबर आता बघ पाऊस आहे नाही पाऊस नाही पाऊस पाऊस चालू होईल पण पावसाळा चालू झाला का त्या आजार पूर् पण खूप येतात मच्छर पावसामुळे मच्छर विच्छर किती वाढतात
मच्छर मारतात पाण्या पाण्या इन्फेक्टेड होत पाण्यामध्ये कस पाण्यामध्ये बॅक्टेरिया ग्रोथ होते परत् तो प्रॉब्लेम प्रत्येकाकडेच का फिल्टर हा असतात असं काही नाही त्याच्यामुळे मग ती प्रॉब्लेम राहतच हम्म चालूच होत पावसाळ्याचा झाला कि आजार तीन चार महिने डॉक्टर लोकांचे मेडि लावाल्यांची दिवाळी असते
हम्म म काहीतरी त्याच्यात कसं आहे पावसाळ्यामध्ये पण डायरिया पररत डेंगु त्याचे पेशंट खूपच चिकनगुनिया एका घरात बघितलं एवढं एवढ एकेका घरामध्ये खूपच पेशंट निघतात
हम्म
पण पण तरी कस आहे हे कोविड नंतर लोकांना भरपूरच त्रास झाले पण
सगळ्या मुलांची ह्युमिनीटी ढासळले सारखे झाले अस झालंय.
हम्म.
लगेच इन्फेक्शन म्हणजे व्हायरल इन्फेक्शन वगैरे लगेच होतात.
हो आणि कोरोनामध्ये कस हो काय त्यांच्या घरांनमध्ये तर किती तरुण तरुण लोक गेले.
हम्म अच्
ह खूप जणांच्या घरामधलं वाईट होऊन गेले. कमवता माणूसच गेलेला आहे. त्यांच्यावरती तर किती वाईट वेळ हम् तेच नाही चालत तुम बाकी व्यवस्थित आहे ना?
हो व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे ओ दादा नाही आता चहा थोड्या वेळांनी चार पाच वाजता गेलं की, बाहेर मग चहा पाणी घ्यायचं तो जरा डॉक्टरला दाखवून येतो.
हा हा घ्या म प्रॉपर मेडिसीन लगेच दाखवा म्हणजे कसं टेंशन नाही रात काही नाही नाही का जास्त होईच्या आधी
हो हो चालेल चल आता चल. हो हो ठीक.
ठीक